हम्म. लागला कॉल. कधीची ट्राय करते. एक पण कॉल लागत नाही.
हा हा नाही माझे लागतय. हॅलो बोला ना.
हा. अहो. कधीची ट्राय करते मी. दोन -तीन जणीना केलं. कॉलच नाही लागत.
तसं नाही झालं. होत काय माहितीय का. तुमच्या एका व्यक्तीला चार कॉल झाले असेल ना. तर मग नाही लागत.
नाही ना. नवीनच सिझनला लावले तरी नाही लागल. त्यांची नाही लागत आहे. हा ते पण नाही. त्यांची नाही लागत माझं पण नाही लागला त्यांना.
नाही मला लागत बाबा. मी तर मगा माझ मगाशी केला. तेव्हाही लागला. आत्ताही केला तेव्हाही लागला.
बर काय आवरली काय काम?
हो. आज काय एकादशी होती. एकादशी आणि दुप्पट खाशी.
हो ना. दिवसभर चालू. दिवसभर फराळ फराळ आहे हा.
नाही नाही मी शक्यतो खाण्यावर फार कंट्रोल ठेवते. त्याच्यामुळ मी काय दु प्पट बिप्पट खाल्लं नाही उलट दिवसभर काही खाल्लं नाही आत्ता खाल्लं.
दिवसभर कसं थोडंसं एखादं खाल्लं असेल त खाल्लं असेल असं!
हूं थोडस मीठ, आमच्या इकडं लागतच ना सगळ्यांला. आणि काय, बाकी काय म्हणता अजून. काय पाऊस वगैरे आहे का तिकडे? पाऊस आहे ती का तिकडे!
हूं!
तुम्ही क कुठेय राहयला?
मी नासिक कडे राहते, आपण की नही अम थोडस असं! वारीवर बोलूया वारी विषय घिऊन, कधी गेलेल्या आहे का वारीला?
नाही ओ कसलं वारी ते काही अजून ते काय नही. अ पण असं बघी बघते बॉ असं टी व्ही वर वगैरे.
अच्छा!
ह्यांवर्षी वारीवाल्यांचे चांगले हाल असतील पाऊसमुळे.
आणि आता नॉर्मली कस आहे ना, लहान, मोठे सगळेच जातात.
हो!
नाही त पहिले कस फक्त म्हातारे लोकांना जास्त
हा! तेव्हा कस सूनां ला मग बाहेर जाण नव्हंत ना तेव्हा! त्याच्यामुळे म्हातारे च जायचे मोठे-मोठे, घरातल्या मोठा व्यक्तीच जायचे.
आवाज येतोय का माझा? हॅलो! हॅलो!